हॅलो हा बोला, काय करताय?
काय नाही बसले, तू तुम्ही?
मी पण बसले.
हा, मग जेवण झाल?
नाही होते, तुमच झाल का?
हो आमच झाल. आज काय नॉनव्हेज?
हो आज नॉनव्हेज, नाही नॉनव्हेज. अंडाचा रस्सा. तुमच्याकडे काय आज स्पेशल केलय?
कडे आज बोंम्बील फ्राय, बोंम्बील फ्राय बोंम्बिल चा रस्स हा, आणि भात वगैरे ते काय असतच.
अच्छा, आमच्याकडे अंडा आणि भातच
हा, हा मग?
आम्ही काय मच्छी खात नाही ना, म्हणजे मी नाही खात मच्छी. काही नाही बसले, तुम्ही?
मी पण, बसले. मग बाकी काय करता आता, बेबी?
बेबी आहे बाहेर गेलाय शेजारी, हा जेवण बनवते ना मग त्याला ते इकडे
हा हा बरोबर. मग फिरायला वगैरे कुठे गेलेलात की नाय?
गेलेली आता मध्ये रिसॉर्ट ला गेली होती. मानगाव हा मानगावच्या तिकडे आहे ना
हा हा.
तिकडे गेलेले. रायगड मध्ये तच राह
रायगड अच्छा हां हां. मग रायगड मग हे फोर्टला नाही गेलात?
गेली होती लग्न झाला होता ना माझ्या तेव्हा गेलेली त्यांच्यासोबत
हा बरोबर
तुम्ही आता काय करता कॉलेज कि काय जॉब
कॉल कॉलेज झाल पूर्ण. आता घरीच अस तेे हा जॉबला होते सुदर्शनला. पण आता तिथ शिफ्ट आहेत ना, म नाही जमत ना मुलींना मग सोडून दिल हा
मग आता पुढे काय करणार आहात
काय नाही आता घरीच
हो का बाकी ठीक तुमचं कस चाललय
माझं पण मस्त मग आता पुढच्या वेळी कुठे जाणार फिरायला
अजून काही ठरवलं नाही बघूया आता काय कसं काय छोटा आहे ना बाबू त्याच्यामुळे कुठे जाता येत नाही आणि त्यामध्ये पाऊस पण आहे ना आता
पाऊस पण खूप आत्ता मागे पण पूर आलेलं
तेच ना आमच्या इकडे पण खूपच आमच्या इकडे खूपच पुूर आला होता त्याच्यामुळे खूपच सगळ्यांचं एवढं नक
हा हो हो खूपच हो आता मी इथे राहते ना हा मी अलिबागला राहते तर आलेलात की नाही अलिबाग
आत्ता जाऊन आले मी कुलाबा किल्ल्याला गे हा कुलाबा किल्ला बघितला असेल आंबूनच पण आतमध्ये नाही गेले हा आतमध्ये नाही गेले
मग या कधी आलात की
ओके येणार नाही येणार नक्कीच बीच वर गेली होते मस्त वाटतो बीच
हा हो हा तेच त त्या साईड ला कुलाबा किल्ला खूप परत अजून अ चंजिरा किल्ला वगैरे आहे ना सर्व रेवदंडा किल्ला मुरुर साईडला हा
हम्म अ गेले होते मुरडला पण छान वाटत फिराय तिकडे त्या साईड ला
हो तेच तर मग अजून रायगडमध्ये काय काय आहे म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथे
आमच्या इथे असं फिरण्यासारखं एवढं एवढं काही नाही असं लांब लांबचं ठिकाण आहेत सगळे आमचे इथे आहेत ते
हा बरोबर आहे तेच तर मग आता काय कराल जेवायला
अंड्याच रस केलाय
अंड्याचा रस हा हा आणि सकाळी सकाळी नाश्त्याला काय केलं होतात
नाश्ता नाही केलाम्ही फक्त चहा आणि सॉारी दूध बिस्किट
हां बरोबर मग तुम्ही असाल हां मग तुम्ही असं नाश्ता वगैरे नाही करत असं पोहे वगैरे ह्या
नाही पोहे वगैरे नाही असं काही कधी केला तर शिरा शेव वगैरे
हा हा हां बर बर हा बरोबर बरोबर
बाबूच्या ह्याच्यामध्ये काय करायला जमत नाही तो रडला ना का मग त्याला घ्यायला लागत ना त काहीच करून देत नाही
हा हा हा मग क लग्नाच्या नंतर गेल्या होतात की नाही फिरायला
हा गेलेली आधी पण गेलेली हा लग्नाच्या आधी ते अलिबाग ला कंकेश्वर मंदिर आहे बघा तिकडे गेलेली हा तिकडे गेलेली पर तिकड ना तसं बीचवर
बीचवर हो बिर्ला मंदिर वगैरे
बिदला मंदिरला गेले पण ते तेव्हा असं म्हणजे लग्न नव्हतं ठरलं असं घरातली अशी घरातली फॅमिली हा त्यांच्यासोबत गेले असं
हां तेच तिकडे मला मला पण जायचं आहे बिर्ला मंदिरला पण तिकडे नाही फोन आलावर नाही ना तिकडे
अच्छा
हां मग बाकी
बाकी ठीक तुम्ही कुठे फिरायला गेलात मग
मी मी गेले होते आत्ता सेकविरेला जागे जाऊन आले मागे लोणावला
अच्छा
तुमची पण होत असेल ना तिकडे फेरी
हो ते आता आमच्या घरातली जाणार होती पण ते काही आमच्या इथे डगर कोसललं ना त्याच्यामुळे रस्ता ब्लॉक झाला होता त्याच्यामुळे कॅन्सल झाला आणि खूप पाऊस पण होता त्या दिवशी
हा बरोबर आणि ते आता मी न्यूजला पण ऐकलं की मागे भिसे खिंडीमध्ये ते तरड कोसळलेल ना हां
तेच ना आमच्या इकडेच म्हणजे आमच्याकडेच ते
हा तेच तर मग तुम्हाला कोणता विषय असं म्हणजे कॉलेजला वगैरे असा कोणता विषय जास्त आवडायचा
माझ असं काही नाही मराठी जास्त करून मराठीच
पी टी पीटीचा तास तर जामच ना हां हो तेच स मग बाकी काय बोलता
डॉचबॉल वगैरे खेळायला आवडायचं
हो हो हो हो मग जास्त तुमच्या घरात गोड पदार्थ बनतो की तिखट
एक खट गोड पण बनत गोड पण तिखट पण असतो
पण गोड जास्त कोण खात नसेल ना
हम्म हम् केला तर करते पण जास्त असं काय नाही मी काय काय बनवता
आमही बनवते मी असं केक रे केकची रेसिपी वगैरे असं यू यूट्यूब आहे ना यूट्यूबला बघून सर्व हां हा केक म्हणजे असंच घरच्या घरी एकदा ट्राय केलेलं
मला वाटलं असं काही ऑर्डर घेता की काय
नाही नाही ऑर्डर नाही घेत असंच घरी खायला वगैरे काय अ चिकनचे पदार्थ मला जा खूप येतात म्हणजे असे
म्हणजे खूप म्हणजे तुम्हाला सगळ येत असेल ह
सगलं नाही आहेत जास्त नाही आहेत
कुकिंगचा जास्त नाहीय जेवढा येत तेवढा करायचं
पण तुमचं आता म्यारीड
हा मॅरिड आहे पण एवढं नाही मला असं नॉर्मली, एवढं नाहीय असं म्हणजे ते चायनीज आयटम तर नाहीच येत मला. अ तुम हा, हो.
मी एक्सपर्ट आहे हो हो. मग काय मला एकदा रेसिपी विचारा, तुम्हाला कसली मग मी सांगेन, नंतर हा. कधी कॉल कराल तेव्हा विचारा.
ओके.
हा चालेल. मग काय बोलता आता बाकी, बेबी आला?
नाही त्याला तिकडेच ठेवलाय त्यांना, नंतर जाते आणायला.
हा.
त्याला भात भरवाय लागेल ना, खिचडी.
हा.
तो नॉन व्हेज जास्त खात नाही, त्याला देते ना नॉन व्हेज म्हणजे थुकतो सगला, खात तच नाय. ह खायला सांगत ना, मगशी पण मी आण त्याचा कोला बनऊन दिला त्याला खाल्ला. हम्म जेवायला मागत नाहीत त्याला काही बघायला लागेल, डॉक्टरकडे न्यायला लागेल.
हां डॉक्टरकडे घेऊन जा.
तेच ते टॉनिक देतात ना, हम्म ते चालू कराय लागेल.
हा बरोबर. मग तुमचा असा, गोड पदार्थ कोणता म्हणजे आवडता आहे? गोड पदार्थ असा हा, स्वीट स्वीट. आसं स्वीटमध्ये, हां हां. खवा बर्फी, हा ती मला पण आवडते खूप.
ते फेवरेट आहे, ते राहणारच ना आमच्या घरात. संपून जाते लगेच माझे पप्पा येतात ना घेऊन कधी आले ना का राहणारच ना घेऊन आले त्यांना सांगते लगेच.
हां हां नाही आमच्या इकडं जास्त कोण नाही पण मीच एका दिवसात संपवतो पण मग मी लपवून ठेवते मग.
अच्छा! आमच्या इथे खातात माझ्या मिस्टरांना पण आवड ते मी मला पण आवडतो जाम.
तेच मी ठेवत नाही ना मग मम्मीला राहत नाही मग मम्मी माझी लपवून ठेवतां
हो का.
हो मग जास्त फास्ट फूड असतो घरात की असंच
नाही घरातलंच जास्त बाहेरच काही नाही मी जर हट केला ना तर येतो नाही तर नाही असं जास्त बाहेरच नाय आमच्या घरातलच असतो ह्या आधी असायचा म्हणजे माहेरी होती तर आसायचा इकडे आल्यापासून कमीच आहे. हम्म आणि कस बाबू पण फि बाबू पण आहे ना लहान त्याच्यामुळे मी जास्त बाहेरच नाय खात
हा बरोबर चालेल मग मी हां हो मी करू का कॉल तुम्हाला आता? हां चालेल
हम्म हा बाय.
हां.